हात मारा ये ना व्हय? व हॅलो.
हम्म. काय करायलिस?
जेवाय बसलोय बघ. जेवलीस तू?
ह. हा. आत्ता जेवनार बघ. हम्म. कोण?
का पोर आहेत की. मी जेवाया बसलोया. हे गेले फिरायला.
नाही आत्ता जेवाया घेतलया. तसे होणार. मी काय माळकरी जरा ठेवलंय
हू
वरण लोणच जरा नाही मंडळाची शेगदान्याच कुट घालून केलय मस्त
शेंगदाण्याच कुट
हू
शेंगदाण्याच कुट घालून
होय
एक वाजता
मस्त झालया
वांग केल्यासारखं
हा आपण मसाला तिळ जिर खोबर घाल ते घाल तिळ जिरं खोबरं घालती तसं घालायचं नाही तिळ जिरं खोबरं
हा हा
शेंगदाण भाजून शेंगदाण घालायचं कुट करून
हा
असं होय
मी जरा थांबतो की हू
बेसन टाकायच
त्याज्यावर
हू घरगुत्या हू
बेसन काय म्हणतीस टाकायचं
बेसन बेसन टाकायचं गिरवी हूत्या त्याची गिरवी
झाल कि रे
बेसन जरा नकळत टाकायचं ग फक्त मसाल्याला लागायला आपण तिळ जिर खोबऱ्याचा कसा मसाला करतोय तसा कणी फक्त जरा बेसन टाकायचं आणि शेंगदाण टाकायचं
आवाज आलाय
हॅलो
हा आता काय
हू आज
आवाज येतोय काय म्हणल
हू यालाय मस्त हूतया बघ एकदा करून तस
बघतो बघतो घे चुकतंय का ते आमच मी का ते भाज त मी भाजूया भाजी जरी केली का तरी भाजी कांदा आणि टोमॅटो घालून जास्त टाइम कांदा टोमॅटो घालतोय आणि परततोय
तस तेच घालायच की कांदा टोमॅटो पण घालायच
तेच की पाणी घालून शिजवत नाय मी
हू
पाणी घालत नाही
ते भिजवतीस कसं
पहिलाच उकडून घ्यायच असते ते शीजवून घ्यायचं असते आणि मग कराच असते ते.
आणि
पहिला काय करायचं नाही नाही भिजवाच नाही पाणी गार पाणी भिजवायंच नाही. गरम पाण्यात उकळायचं हा. गरम पाण्यात उकळायच. हम्म एक दहा मिनिटं त्यात टाकायच मऊतय रे. आणि तेच पाणी पिऊून काढायंच आणि करायचं. पाणी घालायचं नाही वरण लयभारी होते बिन पाणी घालता.
नाही हो आताच करतोय कि म पाणी घालत नाही वर फक्त तेवढंच काय करतोय. दरांना कळत बेसन टाकतोय त्याला गिरवी व्हायला हय असंच फक्त तेवढ्या हच्यात कधी म्हणजे असं फळफळत होत, ते काय गिरवी होत नाही अशी.
हां
पण टेस्ट छान लागते त्याची.
हम् हम् नाही
बरा शेंगदाना्याच कूट आणि नकळत बेसन आणि तेला खाय असं परतून देतय जरा गरम मसाला घालतोय. चटणी घालतोय
म स
ग्रिवी म्हणजे अशी चिकनला ग्रिवी करतायात तशी नाही ग्रिवी.
हम् हम्म मी ना पोरासानी आवडते भाजल्याला भाजलेला म्हणुन भाजून करतोय. ब
हा! नाही छान लागते ते पण
टम् आ विषय ब त्याना ते भाजूनच केलं का नाही आणि मॅगी मसाला टाकून खाल्ला का नाही. लय भारी लागतंय मॅगी मला मॅगी मसाला.
हा त्यात टाकल्यावर होय. हम्
लय भारी लागते ते. चटणी मीठ जरा टाकायचं वरनं. गरम पाण्यात घालून बा हे करून घ्यायचं त्यातनं काढून घ्यायचं. काढून घ्यायचं गं
हम्म हम्म
आणि हे टाकायचं, भाजायचं जरा पहिला खाली वर करायचं चट
हम्म
तव्यात डाग पडू पर्यंत भाजायच म्हणजे ते कुरकुरीत होत्या आणि वरण जरा हम्म भाजून झालं कि म चटणी
हो
तेल टाकायचं आणि जरा भाजायचे, मॅगी मसाला टाकायचा ‌. कदा नसतच खायचं.
हम हम्म ह
नुसतस खायचं.
हा
लय भारी लागते, बघ तसं खाऊन. खाऊन बघ तसं, लय भारी लागतया.
बहुतेक करून बघते.
हम्म करून बघ तसं. नुसतंचं फिरत फिरत पोरगं सुद्धा खायल तुझ. तिखट कमी कर खातेयं ब ते पन. हम्म तिकट कमी कर, आणि बारक बारक तुकड कर. आन्
हम्म. ते बारक बारक वौमतंयं मी
हा.
मोट्टा आणत नाही. बारीक जास्त झालयं अ
हा हा हा म मग चांगलंच आहे. हम्म म चांगलंच आये की, बारकं बारकं आनतास म्हटल्याव
ते भिजवूनच मग ते तव्यात परतायचं ना?
होय. भिजवून कडईच घ्यायची भाजताना.
हा.
कडई, कडई.
तेच की खरं, भिजवूनचं भाजायचं.
हा हा.
भाजताना काही गरम मसाला फक्त टाकायचा.
हा. भाजायचं पहिला तेलात. अ तेल टाकायचं सांगतोय, कडईत पहिलं तेल टाकायचं सगळीकडं. आणि त्यात टाकायचं, भाजायचं, डाग पडेपर्यंत भाजायचं त्याला चांगलं. आणि डाग पडेपर्यंत भाजलीस की म काय करायचं शेवटच्या टायमिला जराशी चटणी शेवटला चटणी टाकायची अ लगेच टाकाय नाय चटणी नाही म ते भाजू परत चटणी करत्या. चटणी, जराशी हाळद आणि वर्ण मे म अ ह्येजा मसाला, मॅगी मसाला. लई भारी लागते. खाऊन बघ एकदा करून.
आता नंतर न काॅल करते विदुला.
हं हं, त त, आणि चटणी कमी घाल, म्हणजे पोरग पण खातेया. मीठ जरा टाक.
हम्म.
मॅगी मसाला पण कमीच टाक.
चटणी विषयी म जरा हळदच टाकतो की नाही तर, गरम मसाला टाकतो.
हा, चालते की म. चालतेस कि म, गरम नाही मसाला टाकूस, गरम मसाला टाकू नको, मॅगी मसाला टाक.
हा हा.
मॅगी मसाल्यात ह्य असत्या, अ ह्याच्यात असल कनै अ गरम मसाल्यात मिरा असते त्यामु तिखट लागतेय.
हाव न.
हम्म.
ह्म्म.
खायलं पोरगा आवडी न. खायलोलं पोरगं तोय, ते केलीस तो, त्येला असंच साजरं काचं, काचं जरा करून घालायच.
हो.
बोला.
खातोया आवडन खातोय.
हा जरा काय तांदळाचं पिठ जरा अस बेसन पीठ जरास आणि मग कॉर्न फ्लॉवर जरा घालायचं
हा.
जरा दही टाकायचं त्यात, आपल जिरा पावडर. धना पावडर टाकायचा मिक्स करायच आणि तळायचं.
हम् जरा आता कॉर्नफ्लॉवर पण आणून ठेवतो जरा घरात.
हा रेशनचा तांदूळ हाय कनी, रेशनचा तांदूळ ते जरा दळून आणून ठेव.
ते आणलाय.
रेशनचा तांदूळ दळून आणल्यास, हां हां. ते ते जरी घालून केलीस तरी कडकडीत मस्त लागतात.
हम्म कडकडीत होत्या. हच्या तांदळाच्या पिटान कुरकुरीत होतात ग.
तांदळाच पीठ घातल्यावर, कॉर्नफ्लोर नको घालायला.
घालायचं जरा कुरकुरीत होतात कुरकुरीत. कॉर्नफ्लावर, तांदळाच पीठ घालायच मिक्स करून.
हा.
कुरकुरीत होत्यात चवीला पण लागत्यात. हम्म पोरग्याला तोंडाला चवीला लागल कणी पोरग खातया.
खातोय त्यो, काहीतरी वेगळ केलं की खातोय.
हा.
आणि ते कसा
जरा कॉर्नफ्लॉवरच आता आणून ठेवतो आता. सकाळी सहा वाजता उठलाय, आणि मला डबा दाखवाय लागलाय चकल्या काढून दे म्हणून.
होय, मग खातोय तिखट -बिखट. हम्म.
चकलीचा डब्बा, चकल्या दोन हातात घेतला बसून एक
हम्म.
आणि सपल्यावर, आणि आणाय गेला, ये म्हणला दे की.
हा हा ते तिकड तेच बरं आहे.
हं, मुद्दाम जरा तिखट खातोय.
हम्म, म्हणून म्हणल तिखट खातोय तेच बरंय.
काल तर त्या हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर दंगा, दंगा, दंगा. एक फॅमिली आलती तिथं.
हा.
फॅमिली एक आलती, त्याच लक्ष सगळ त्या फॅमिलीचं लक्ष, ह्याच्याकडेच होतं जास्त. तो कांदाच खातोय की हॉटेलमध्ये गेल्यावर.
कांदा.
आणि
कांदाच खातोया, आणि तो वेटर आला की त्याला हात करून, ये ये ये भांडल्यासारखा करायला लागलाय.
का?
काय माहितं? ते सगळं आम्ही काचेच्या वस्तू, सगळ्या त्याला ठेवायला लावल्या ना. मी म्हटलं, आम्ही नंतर मागतो. हम्म.
हां.
आणि त्यो विड्रावाला येतोय आणि हे ठेवू काय, ते ठेवू काय करतोय. ह्यांनी म्हटलंत मी मागतो म्हटलं, आमचं पोरग जरा वडावडी कराय लागलंय. फुटल कायतरी. आम्ही ठेवा म्हणाय लागलोय. पेट्रोल आला घेऊन त्याचं लक्ष नसतंय, जरा वयस्कर होत्या एक त्या.
हा हां.
असा हात करून, ये ये ये करून भांडतच
हा हा हा होतय.
असतं विजूचं काम
हम्म, काय खाल्लास रात्री मग?
आम्ही रात्री, काजू पनीरच की.
काजू पनीर?
हम्म. काजु पनीर त्यानी बटर रोटी घेतेत, मी साधी घेतोय.
स्नॅक्स नाही, हे मागवशील का नाही मग स्टार्टर?
शाकाहारी, स्टार्टर अगं कसं होतंय, त्यांची भाजी भरपूर असत्या.
होय, होय.
हम्म. भाजी भरपूर असत्या आणि हेनी जरा, जरा खात्यात भाजी.
होय.
ह्यांचं जेवण लई नसतय. मला खायाला लागतय गं.
हम्म.
स्टार्टर मागवलं की, हेनी काही खातच नाहीत, एका रोटीवरच उठत्यात.
हम्म.
दीडच रोटी खातात.
हा.
मला दोन, अडीच, तीन लागत्या बाई रोटी.
बरायं.
हम्म.
मी बरोबर आडीच खाते बघ रोटी, भात बीत काय खात नाही.
रात्री माझ्या, साध्या रोट्या दोन घेतल्या मी.
हम.
त्यांनी दोन घेतलीत, त्यातले दीड खाल्लीत आणि मला अर्धी दिलीत.
हम्. रसा खात नाहीत.
खातात, थोडासाच खातात.
हां.
त्यांंच जेवण जास्त नसतंय, बाहेर गेल्यावर पण जेवण जास्त नसतंय.
चालतय म काय दोघांच एका हेज्यात हे होतय.